हॅलो अं बोलकी.
काय करताय?
काय नाही काय घरातलच की.
आवरलं घरातल मग.
हम्म आवरलं. मग डेकोरेशनची गणपतीची तयारी काय.
काय आता बघूया काय काय करायचं. तर मागच्या वर्षी अष्टविनायकचं केलेलं मग. त्यातलं पण डेकोरेशनच बऱ्यापैकी साहित्य हाय नी.
हा हा.
हा तर त्यातलंच थोडंफार काहीतरी घेऊन करायचं. जर काहीतरी नवीन. करूया म्हणले, तर नवीन करायचं सगळं आणायचं तर.
हा हा.
आणाय पाहिजेत आता सगळं. काहीतरी वेगळं अस सगळं डे अशा मागच्या वर्षी केलं तसंच मग.
तेच की आता म्हणजे, काम काय नाही तोपर्यंत तयारी करून ठेवलेली बरी.
तेच थोडं थोडं काहीतरी करून टाकायचं. घरात बसल्या बसल्याच.
ह नंतर मग गडबड होती नी.
व्हयं. तर आवरूया घरात आलं. तिकडे तर तसं पण येणारच आहे ना तिथं आता.
हा हा हा. चालते की, काय मग ठरवलंय काय.
ते बालाजीच करायचं म्हणतात. तर ते डेकोरेशन. बघितलं आम्ही जरा हे कठीण वाटते. त्याला थर्माकॉलचे. हा थर्माकॉलची कार्डशीट असतात. थर्माकॉलचे बारीक.
हा.
ते आणाय पाहिजे. परत कार्डशीट पेपर घेऊन याला पाहिजे.
हा हा हा.
असं लै काय काय साहित्य लागणार. ना त्याला आणि थोडा वेळ पण. समजा अचानक कामावर जायचं झालं, तर मग सगळंच राहील.
व्हय.
मग आपल्या इकडं हाय सा आहे. साहित्य आपलं तर काय तुझ्यापाशी शिल्लक असेल त्यांचंच. थोडक्यात होईल ते बघायचं.
खरं मग आहे तेच पुन्हा सगळं सगळं वापरायला. पाहिजेे जे गेल्या वर्षी होते तेच.
दुसरं काय आता गेल्या वर्षी काय केलंत. अंबाबाई कोल्हापूरची.
होय ते केलंत. तर मुखवट आहे ना फक्त अंबाबाईंनचा.
हा हा हा. या वर्षी दुसरं देवाचं करायचं.
दुसरं. मग दुसरं कुठलं तरी देवाचं बघायला पाहिजे मगं आता.
विठ्ठलाचं.
दुसरं कुठलं तरी मोबाईल वर बघायचं. सोप वाटल ते. म्हणजे जेनीकरून जास्त खर्च हां.
हेनी तर बालजीच म्हणत्यात. खरं त्याला बजेट पण मग. तेवढं पाहिजे ना, भरपूर खर्च होणार त्याला.
हा हा हा.
करायचं म्हणलं तर. अजून नाही सोडा लय दिवस पण नाही असं म्हणता येणार. आत्तापासून लागलं तयारीला तर कुठं आवरल, नाही तर मग आवरत पण
होय, आधीच कराय पाहिजे तयारी तीची.
होय आत्ता येणार तेव्हाच संपवाय पाहिजे.
तेच की.
साधं साधं जरा फुलं वगैरे लावून डेकोरेशन असं जरी केलं, तरी पण चालेल.
होय.
त्या मागच्या वर्षीचं बऱ्यापैकी काय काय उरलंय.
हां.
म त्यात त बघूया काय काय हाय.
त्यातूनच काहीतरी म्हणजे दुसरं करायचं पण त्या साहित्य पण अ खराब होवू नये. ते वापराय यावं, असं करूनच करायचं.
मग तसं बऱ्यापैकी हाय त्याच्यामध्ये काय काय.
हां.
थोडंफार पुट्टे उरलेत, पाडशीट हायत ‌.
हां.
जरा जरासं उरलंय.
तेच उरलेलं थोडं थोडं त्यातूनच काय खता आलं तर बघायचं, म्हणजे ते पण मग खराब होऊ नये. आणि उगच आणून नवीन खर्च वाढवण्यापेक्षा टाकाऊपासून आपली टिकाऊ वस्तू
होय तसं काहीतरी कराय पाहिजे.
ते जास्त आणलेलं ते मग उगच मात्रच होणार नाही.
होय.
तेज्यापासून काय तयार करता येतंय काय बघायचं.
बघायचं होय. खरं आता मागच्या वर्षीचं सगळं साहित्य कुठं कुठं ठेवलंय काय माहिती. ते आधी हुडकाय पाहिजे.
हा हा.
त्यानंतर पसारा भरपूर इकडे तिकडे झालाय, मग आता ते कुठं कुठं ठेवलंय काय लक्षात पण नाही आता.
शोधून बघायचं सापडलं तर, त्यातनच म्हणजे विकत आणण्यापेक्षा हाय ते साहित्यातनच काय बनवता आलं तर, डोकं लावून जरा.
ते एक दिवस काहीतरी कराय पाहिजे.
बालाजीचं बघितलंय, ते काय थर्माकॉलचं हाय व्हय?
काय ते?
बालाजीचं म्हणतासा ते काय थर्माकॉलचं आहे काय म्हटलं.
होय थर्माकॉल भरपूर लागणार आहे त्याला मग आणि गोल्डन कलर स्प्रे आणाय पाहिजे. ती लिटर चमकी वगैरे असते, ती आणाय पाहिजे. परत मूर्तीला जे बालाजीच्या डोक्यावरती व्हाईट कलरचा टिक्का नसतोय मोठा.
हां.
तो तिख्खा आपला आपण मूर्ती ठरवून. त्याच्या त्या मूर्तीवरती टिक्का बनवून घ्याय पाहिजे त्या मूर्ती काढा करण, तिथे जाऊन त्याला सांगाय पाहिजे हे असं कर.
हं हं हं.
कारण नाहीतर मग बालाजीची मूर्ती भेटण सोपं नाही लवकर मग.
ह ह मूर्ती आहे काय ती. म्हणजे हजेपसून पुट्ट्यापसून तयार करता येत नाही काय.
काय.
पुठ्ट्यापसन ती तयार करता येत नाही काय बालाजी.
नाही नाही मूर्ती अं. मूर्तीच्या वरती मूर्तीवरती टिक्का लावायचा असतोय ना तेचा.
हां.
मग ते मूर्तिकारच करू शकतात. ते आता कलर मूर्तीवरती जी नक्षी करतात कणी. डोळं वगैरे जे मूर्तीचे काढतात.
हां हां हां हां.
ते लोक त्या लोकांकडन करून घ्याय पाहिजे ते.
हम्म हम्म हम्म.
अचानकपणे हे होणार नाही. मूर्ती पण ठरवायला पाहिजे.
व्हयं.
मागच्या वर्षी जरा वेळाने गेलो. मूर्ती ठरवायसाठी सगळ्या बा हे मूर्त्या होत्या म्हणजे अशा. लै भारीतल्या नव्हत्या. आणि एकदम पण अशा मग साध्यातल्या नव्हत्या. लै असं महाग महाग होत्या.
हम्म हम्.
तेवढीच बारकी आप आपल्याला डेकोरेशनला शोभेल अशी काहीतरी करायचं. नाही तर मग शंकराचं करायचं.
चालतेय की.
शंकरांचं पण सोपं आहे ना, भरपूर डिझाईन आहे शंकरांचं म्हणलं तर.
शंकराचं करायचं.
तेच. हे पिंड किंवा शंकर पार्वती असं काहीतरी काढून होऊ शकते.
हम ते पुट्ट्यामध्ये होऊ शकते होय कणी.
हा ते पुट्ट्यात होऊ शकते शंकराची पिंडी.
तेच आता करायचं. पुन्हा पुढच्या वर्षी बघायचं बालाजीचं मग.
हा तेच की आता शंकराच केलं तरी पण चालते. लै काय लागत नाही. शंकराची पिंड किंवा नाग वगैरे जे काही पिंडीवर लागेल. ते आपल्याला करता येते थर्माकॉलने.
हा हा हा.
कागद पुट्टा. थोडी नक्षी मग काय झाडाची पानं वेली वगैरे आणायच्या. पिंडीच्या भोवतीन वगैरे सोडायचं. तसं पण चालेल ना.
हा हा.
ह तसं करायचं मग.
हम्म हं.
ते चालत असलं तर ते करायचं.
हां हां. त्यातल्या त्यात सोप्प असल असं करायचं. लय पण अवघड असेल ते करायचं नाही.
तसच ना, लय कशाला उगच हे करत बसायचं. हा त्यातलं त्यात सोप्या याच्यात काहीतरी करून टाकायचं.
हम्म. त्या आधीच तयारी कराय पाहिजे, नंतर कसं होणार गडबड लय होत्या.
होय अचानकपणे काही सुधरत नाही आणि हे राहिलं ते राहिलं.
होय, हे निवांत सगळं तयारी करून ठेवायची म्हणजे
ते जर तिकडं आल्यावरती ठरवायचं, जरा मोबाईल वर थोडंफार बघायचं. काय भेटतंय काय बघा हे करालं, आपल्याकडे काय काय हाय ते वेगळं करून लिस्ट करून घ्यायची म्हणजे लक्षात येतंय.
चालतंय.
ताई यंदा काय करणार हाईत काय माहिती काहीतरी वेगळं. त्यांचं मागच्या वेळी पांडुरंगाचं होतं ना. मग त्याचे मूषक वगैरे हायत आमच्याकडे अजून ताईंचे, मग ते आणायचे मूषक. ते दोन साईडला दोन असे उंदीर लावले, तरी पण चालतील.
हम्म हम्म.
कारण की सिरियल एक यायची बघा. शंकरांची गाणं
हां.
शंकर, पार्वती आणि गणपतीजींचं. बारके बारके मूषक गणपतीजींच्या आजूबाजूला नाच त होती ते.
हां हां हां.
मग ते मूषक वापरले आपण तरी पण चालतील.
होय.
यंदा टेबलच्या दोन साईडला दोन लावायचे.
हा हा हा.
लायटिंग वगैरे जरा आणि मागच्या वेळची लायटिंग बऱ्यापैकी उरली आहे ना.
होय.
हां ती वापरायची जराशी मग.
चालतंय.
जरा वेगळं डिझाईन आहे, ते शंकरांचंच करायचं हाय यंदाच्या वर्षी.
हं हं.
तिच्यामागे पिंड तयार करायची.
हम्म.
हं पोस्टर वरती पोस्टर काढून आणायचे ह्याचे. शंकर, पार्वतीचं ते मागे लावायचं आणि पुढे गणपतीची मूर्ती ठेवायची.
हां हां.
आणि वेली, झाडं बिड अशी सोडायचीच आजूबाजूने, फुलं झाड स वेली.
हां हां हां.
ते पण चांगलं दिसेल. बाकी काय मग कापड वगैरे टेबलवर टाकायला हायच.
होय. सर खरं.
होय त्यातलं उरलंय ना भरपूर आता. काळा कागद जो काही लागेल तो, मागच्या वेळेचा असेल ना अजून काळा कागद पण.
काय माहीत नाही कुठे ठेवलंय काय.
भिंतीचा काढलेला मागचा मोठा काळा कागद भरपूर होती ती.
असतील.
तेच कि त्यातला काळा कागद वापरायचा.
हा हा हा.
चालते बघूया आल्यावर हिथ आणि काय काय होतंय.
हा हा.
चालतंय बघूया मग आल्यावर बघूया तिथं.
चालतंय.
चालतंय ठेवू मग.
हा हा हा.
हा.